हॅलो. येतंय का आवाज?
हो, येतोय ना.
हो, का.
हो हो,
आवरलं?
हो, आत्ताच काम आवरलं ना हो, तुमचं आवरलं का?
हो, आवरलं ना. हा, बोल. म्हणलं आवरलं का?
हो, आवरलं की काम आत्ताच आवरलं.
हो हो, आवाज येतोय क्लिअर.
हो, येतोय ना क्लिअर. तुमचा येतोय का? माझा येतोय का तुम्हाला?
हो हो, येऊ लागला.
हो, का बरं. बरं बरं. म्हंटलं काहो तुम्ही ती ढोकळ्याची रेसिपी बनवता म्हणे.
हो हो, बनवते ना.
हो, का?
हो, बनवते एक मिनिट.
म्हंटलं हो हो, चालेल.
बोला.
हम हम. तेच विचारायचं, तेच विचारायचं होतं म्हणजे कसं बनवता काय. तर कसं मार्केटिंग ते. कसं चालू आहे तुमचं त्याविषयी मार्केटिंग त्याच्या विषयी माहिती पाहिजे होती मला. म्हणजे कसं बनवतात तुम्ही.
हा, का.
हो,
प्री मिक्स करून तर बनवते.
हो, का. हम्, पॅकेज कितीचं असतं तुमचं ते म्हणजे वेट.
सा आ, साठ रुपयाला एक पॅक विकते मी आणि इथं बनवून म्हणलं तर. बनवून देईन मी तीस.
हम हम,
हम,
ते म्हंटलं त्यात मस् पूर्ण टाकला असण तुम्ही.
हो सगळं बनवून मीट वगैरे सळं ऑलरेडी रेडी असतं.
हो का हम, ते असलं का आपल्याला म्हंजे टाकाव लागत.
चार स्टॅप चार स्टेप मध्ये होऊन जात ते काहीच टाकायची गरज नसते.
हो का, हम,
ह,
मग आणखी काही नवीन बता तुम्ही त्या व्यतिरिक्त.
नाही ना,
हॅलो
माझा आवाजाचा प्रॉब्लेम होऊ लागला दुसर काही नाही, नाही.
हो का नाय म मला येतंय तुमचा, हूं हूं
हा हो हो येऊ लागलं
अम्म बरं बरं
हेचं दोन चार डाळीचं मिक्स वगैरे करून बनवते मी आपली
हो का
आणि रेडी करून पण आणि
हो का हूं हूं
आणि बनवून देता का तुम्ही असं, घ्यायचं असेल कुणाला तर हॅलो
हो का तुमचा आवाज ब्रेक होतोय थोडासा ताई
ब्रेक होतंय.
हॅलो
हो. आता येतोय का?
हो हो, ब्रेक होतंय आवाज बघा
हा ना किती वेळचा तोच प्रॉब्लेम होतोय. हा आता येत असेल.
ह ह, हो आता येतय, म्हंटलं तुम्ही असं म्हणजे ऑलरेडी बनून पा बनून पाहिजे तर देता का तुम्ही असं बनवून देता का?
हो देते ना बनवून पण देते पॅकेट पाहिजे असेल तर पॅकेट पण देते. हा जस विकला जाईन तस, देत असते मी हो हो.
चांगली मार्केटिंग ते होत असेल तुमची म
हो
हॅलो
हा बोला
हॅलो,
हॅलो, हो ते आवाजाच प्रॉब्लेम होऊ लागला. हा ना ब्रेक होऊ लागला तो आवाज. हो, हो, हम्म हम्म आता येतोय
पाकीट बघा. आता क्लिअर येतोय.
हू मुलं गेलेले असेतील स्कूल मध्ये तुमचे?
हो, आत्ताच आले स्कूल मधून.
हो का?
हो हो. काय मंग बाकी, काय चालू तुमचं?
ह माझं काही नाही, चालू आहे आत्ताच काम आवरलं आली, आत्ताच काम आव आवरलं म्हंटलं. तुमचा कॉल आला तेव्हा. हो.
हा.
तेच म्हटलं, मला माहिती झालतं, म्हणजे असं डोक्यात ते बनवता तुम्ही म्हटल्या ना, कसं बनवता? काय बनवता?
हम्म, छान चालूये ईड. पण, पाहिजे असल तर कुणाला सांगा.
हो हो, सांगेल ना, नक्की सांगेल.
हो हो, तेच आहे ना. सांगा, सपोर्ट करा.
हो सपोर्ट पण करेल, सांगेल पण. ते इनस्टाला बघितली मी आयडी ह त्यामुळे माहिती झालं मला. हो छान बनवता तुम्ही! त्यामध्ये रील टाकलेल आहे ना बनवून.
नाही मग, या कधी तर, ठोकळा खायला.
हो, तुम्ही पण या. येऊ ना न येऊ, बोलवा फक्त तुम्ही.
हा, हो ना, नाहीतर काय
ह हा हो. हो, काहीतरी कार्यक्रम ठेवा मग येऊ आम्ही.
हो, आवाज ब्रेक होतोय बघा, थोडासा.
कसं, सगळं असले मग आता ये
हम्म. हॅलो!
काही फंक्शन वगैरे करू.
हम्म हम्म, ठेवा न तस काहीतरी फंक्शन. ठेवा काहीतरी नवीन, येऊ आम्ही. हा.
ठेवू ना. बर्थडे वगैरे ठेवू, आरती कर
हा बर्थडे मुलाचा आहे कि तुमचा? तुमच किती तारीख आहे? किती तारखेला आहे तुमचा बड्डे?
तुमचा, हो का? बरं बरं, येऊ मग आम्ही. त्या वळेस बोलवा.
तेच ना, सगळ्या सगळ्यांची इच्छा पण मला पण खाऊ घालायची इच्छा आहे.
हो का? हा तुम्ही पण खाऊ घाला आम्हाला. करा ना. हो हो, करा ना.
हाव ना, तेच सु ते म्हंटले.
हम्म, या तुम्ही, आम्ही पण येऊ तुम्ही पण
करूया.